हो
हां
काय करू राहिला?
काय नाही कंपनी येत इकडं
पुणे येला
दिल्लीला.
दिल्लील, दिल्लीला हा
हा
काम चालय का?
काम म्हणजे काय नाही यायल आज बसलेले निवांत
आज काय काम नाही ना.
आज काही काम नाही हो्हायल आमचं काम सगळं आज द्या फक्त सपोर्ट साठी म्हणून येते हा
हा म्हणजे काम आवरारलं तुमचं काम चालू झालं. डायरेक्ट काय म्हणता येईल त्याला
प्रोडक्शन प्रोडक्शन चालू आहे फक्त आता चालू प्रोडक्शन मग काही अडचण नाही यावं म्हणून. ऑब्झर्वेशन मध्ये
ऑब्झर्वेशन मग दोन दिवस थांबायचे. हा दोन दिवसानंतर नाही
हा आता आता इकडच होईल दोन दिवसात.
हा
मग आज म्हणजे इ तर दुसरा पण प्रोजेक्ट चालू आहे ना सागर आहे तिककं.
हा
हा तर मग ते झाल्यावरती मग निघायचं शक्य त्यातो होईल ते पण आजरा म
हा हां.
हम् ह
तिकडं याला गेलाच नाही का? हा लग्नाला जायला तू.
ह आता काम उरकलं आता हा हा
हा हा हां म्हण्याच्या चुलात भावास लाग न होतं आमच्या वर्गातल्या राजू जाधव राजू शवाळे
ह हा हा हा हा हा ह.
मग त्याच्या लग्नाला जाऊन आल मग
हा हा
आत्ताच आलो.
हा हा
वला फोन करावा कर चाू ठ काहीत काम
हा मग काय?
हम्म
बरं आहे ना?
कामाचं काय झालं? हा हा
रायवारी जाईन मग आता.
उद्या, परवा.
हा परवा,
हा हा
उद्याच्या दिवशी येतो इकड कंपनीच
हा,
मग रयवारच जाताय ना तिकडे.
अ याला पी घेऊन जाईन सागरला म्हणजे बघाच धनातील येईल बरोबर.
हा ना नाना त्याला पण न्यायच ना,
तिकडे ज्वेलरी वगैरे म्हणजे दिल्ली काय म्हणते चायना माल लय इलेक्ट्रॉनिक करून खास करून भेटतं.
हा हा, पाहतो ना, तिकडे जाऊन समजल ना, पाहतो तिकड जातोय एकदा
हा,
चांदणी चौक ना ते,
चांदनी चौक हा.
हा
तस तू यु युट्यूब ला वगैरे, पाहून घे मग तूया अजून ध्यानात येईल.
ह ते लोकेशन वगैरे पावं लागेल त्याच मेट्रो स्टेशन काय का नाही आसपासच. ते पाव लागल.
ते पाहुन घे. आणि पाहि त्यो हिशोबाने आपल्याला कोणत्या सोईस्कर राहिल ते.
हा पाहू काय नेमक तिकड तेय तर समजून घ्यावं लागेल.
हा
त्याच्यातून जर समजा काही असल तस तर मग करता येईल.
हा
तेच ना मग म्हणजे नसतच भरून नेलं पण तिकडे, खपलं पण पाहिजे ना ते मटरेयल.
नाही नाही नाही खापणारं मटेरियल म्हणजे आरमाल.
हा नाना तेच काय वाहि ना पण, मग गेलं पाहिजे ब ते असं.
हम्म
पाहु ना आता
नाशिबत आहे म्हणा एवढं काही नाही पण मग हे जे का त्या प्रकारात उतारल्यावरच
आ तेच ना उतरल्यावर ते लक्षात येत असं बाहेरून नाही समजत.
हा
आणि आपलं, मा ह्या काय डोक्यात कॉस्मेटिक्सच आणि ज्वेलरीच डायरेक्ट घरी ठेऊ आपण.
हा हा
वीस पंचवीस हजार ची आणायची सुरुवातीला जास्त खर्च झालं. आपले ऐकाय नाही एक दोन मान्य घ्यायच्या लावून द्यायच्या
हा नाना पाहू ना.
ते डायरेक्ट घरी.
हा नाना.
आणि आपण बरोबर जाहिरात करतो त्याची.
हा जाहीरात होती बरोबर काय
लेडीजचेच आयटम ठेवायचे म म्हणजे, मग कस्टमर लेडीजच राहते आपल्याकडे असं.
ह
आणि इलेक्ट्रॉनिकच काही पाहिलं तर मग. हम्म ह आवाज जऊ आलत. आवाज येवन इरायला.
हॅलो!
हा काय झालत.
हा फोन येतो आता.
हा त्याचा.
हा नेटवर्क गेला असेल.
हम्मता झाल कल.
हा ना ना पाहतता रविवारी जातो सकाळी.
हा हा.
इलेक्ट्रॉनिक्सचं पाहू त्याचं काय आहे म्हणजे ते जे कॉस्मेटिकच वगैरे त्याच्यात पाह आहे.
नाही नाही नाही इलेक्ट्रॉनिक् आपल्याला ठेवताय ना अस घेऊ मग आपण कसं आहे साऊंड बॉक्स अक्षरध छोटे अ एअडफोन ब्लूटूथ वगैरे
हा हा हा.
हे प्रकार.
चालून पाहू ना एकदा तिकडे गेल्याशिवाय नाही लक्षात यायचं ते.
हा तिड घ्यायला त्या ना ते आपल्याकडे भेट घेतील आणि हड घेतील भेटली पाहूनच क-
हा ना ना तेच ना मग.
अ आपल्याला घरी काय करायचं आहे दुसरं. कोणतं काडे आहे काय. चालेल मग मी ठेवतो.
हा चालते का हो.
हो कामली